हॅलो हा मला येतोय आवाज तुला येतोय काय
होय-होय येतोय बघ
हा काय नाही बघ ऊन झालंय दुपारच बसल्या काय आता काय करणार झाडाखाली निवांत बसल्या तुझं काय चाललय
काय नाही गं तुला माहितच आहे की मी शिकायला बाहेर हाय मग त्यामुळे मला जर कुटुंबाची आठवण यालती मग म्हटलं फोन करूया जरा बोलवूया जरा कुटुंब म्हणजे काय असते जरा मला त्याचं महत्त्व कळू दे म्हटलं. तेच म्हटलं तुझ्याशी जरा तर शेअर वगैरे करूया मग केला कॉल.
होय अगं आता मैत्रिणी म्हणजे काय आम्ही काय कुटुंब नाही काय तुझं सांग बघू कधीही वाटेल तेव्हा कॉल करत जा.
हा तेच म्हटलं आता मला बघ की लई असं म्हणजे आता माझी जरा तब्येत वगैरे ठीक नाहीे हाय मग जर मी तो तिकड कुटुंबासोबत तर मग आईचा जरा चेहरा वगैरे बाबांचं प्रेम वगैरे
आणि आई आपली काळजी घेतली असती ना गं ते एक आपण लई मिस करते
तेच तर मग आठवण आली असती तर थोड म्हणजे तिथं असते तर मग मला थोडं चांगलं वाटलं असतं आता बघ इथं मी गप्पच बसून हाय मग तेच म्हटलं जरा करूया कॉल जरा सांग मला हे
घरी कॉल केले नाहीस मम्मीला पप्पाला वेगैरे काय नाही गो उगंच त्यांनी टेन्शन घेतील आणि
टेन्शन घेणार आणि दुपारची वेळ हाय मग हे मुलगी दुपारच कसायला कॉल केल्या हे व्हायला नको म्हंटलं मग काय आता तू एक मैत्रीणच हाईस मैत्रीण म्हणजे पण कुटुंब
होय
अता करूया कॉल अता तर बघ की मला कुटुंबाची किंमत अता आता कळा लागलिया बघ कुटुंब किती म्हणजे समाजात किती
सांग जे लोक जवळ असतात ना त्यांना कधीच किंमत कळत नाही आपल्या कुटुंबाची म्हणजे आपल्या आईवडलांची म्हण कसं पण उदट बोलायचं काय आपल्या भावा बहिणींना कसं पण बोलायचं. पण ते जरा आत्ता तू कसं लांब गेल्यास तुला बरोबर आता सगळ्यांची आठवण येत्या काने? तीच काळजी आपल्या कुटुंबानंतर आपली कधीच कोण काळजी घेत नाही हे ता तर तुला कळालं असल.
तेच तर गं त्याचीच जाणीव मला झाली. तेच मला सगळी आठवण यालती, आता बघ की अजू तुला माहितच आहे. कुटुंब म्हणजे समाज जो असतो त्याच एक मूलभूत म्हणजे घटकच म्हण म्हटलं जातंय. आता ज्या प्रकारे बघ की मूळ एक आता आपण इमारतीला कसं मजबूत पाया आवश्यक आहे असं म्हणतोय म्हणजे आप पण ते पाया टाकलाय हे तर टाकलाय म्हणतोय? तर त्याचप्रमाण, जर आता आपल समाज बघायला गेलं तर, समाज कसला कशापासन बनलेला असतोय, तर एक सुदृढ कुटुंबापासून म्हणजे सुदृढ कुटुंब असण किती आवशक्य हाय? याची जाणीव मला इथं बसून व्हाय लागलीया, बघ आता
बरोबर नाही आणि आपल्या कुटुंबाचा पाया आपले आई वडील असतात, म्हणजे अ आई जरी घर चालवत असली तर, बाबा भक्कम आपला आधार असतोय, घराचा त्यांच्याशिवाय आपण काहीच नाहीये, हाय ना ग!
व्हय अग म्हण म्हणजे बघ की, आता माझच बघ, माझं जे काय शिक्षण हाय, संस्कार हाय, प्रेम हाय, माया हाय आणि जी काय काय जीवनमूल्य जी घटक असतात. त्याला म कुठून मिळालं तर, ते कुटुंबातूनच मिळालं ना.
हा आणि आपण आपल्या कुटुंबातन शिकतोय अगं सगळ. आपल्या घरात आपल्या आई बाबा कसं वागत्यात किंवा कोण कसं बोलतय आणि लहान मुल कस? बघत बघतच शिकत मोठ होतय. हा आता कोणतर, कायतर बोलल? हा त्याच्या ते घरचे संस्कार आहेत. सहजच म्हणून जात त्यात
हा. होय अग कुटुंबाला म्हण म्हणत नाहीत काय? माणसाच्या आयुष्याचा आधार म कुटुंबाला तर म्हणतात. आता बघ ना, आजारी वगैरे हाय, एखादा जर आईचा चेहरा वगैरे बघितलं तर, आपल्याला जरा ठीक वाटेल.
आणि आपल्याला आजारी असल्यावर, आपल्या आईन आपल्या डोक्यावर जरी हात ठेवला तरी बरं वाटतय. असं वाटतय, डॉक्टरांची गरजच नाहीये आणि खर तर माणूस आजारी पडला ना, त्याला मला तर, आपल्या जवळच्या व्यक्तींच्या व्यक्तींची लई गरज असत्या
हां तेच तर अगं बघ की, हे जीवन जे आहे, ते सगळच धावपळीत हुं. मी येणार, मी बसणार, हे करणार जे काय काम घरातलं जे काय काम आहे ते सगलं आटपून मी जाणार, मग तेच जर मी गावी असते मी पी पिन येणार दमून वगैरे काम करून बट त्या आईचा चेहरा बघितल्यानंतर माझा जो थकवा असतोय तो दूर झाला असता ना म्हणजे बघ कुटुंब किती महत्त्वाचाय कुटुंबातली जी नाती हे ते सगळं आपल्याला म्हणजे आपलं जे आपल्यावर जे संस्कार असतात ते कुटुंबामधूनच होतात, आपल्यावर जे शिक्षण असत, प्रेम असत ते सगळं आपल्याला कुटुंबाकडूनच मिळतं ग, आपल्याला बग की आता आपलं संगोपन कोण करतं, आई वडील करतात, आपल अ काम, बो बोलायला, चालायला कोण शिकवत तर आपले आई वडील, आई वडील म्हणजे काय आपलं कुटुंब
होय.
कुटुंब माणसाला भावनिक आधार देत म्हणजे सांगत समजावून हे ते असं असतय, तसं असतय, आपण काही गोष्टी शिकलो म्हणजे चुकीच्या केलो तर कुटुंबातील अ जे कोण सदस्य असतात ते आपल्याला समजावून सांगतात, आता बघ अ आम ज आपलं तर आमचं तर कुटुंब आहे ते म्हणजे अ विभक्तच कुटुंब आहे म्हणजे आई, वडील, बहीणआणि मी अस
अगं मला वाटलं तुमची जॉईंट फॅमिली आहे.
अगं नाही ग आम्ही एवढंजणच राहतो मग तसं आता बघकी बाहेरच बघायला गेलं तर किती म्हणजे मिळून मिसळून प्राचीन काळी पूर्वी काळी ऐकलीच असतील तू आजी आजोबा
हां ते भारी होतं ना ग एकत्र कुटुंब पद्धत ती होती आधीच्या काळात आणि आपल्या भारतात ना ते परंपरागत चाललेली आहे चालत आलेली प्रथा आहे कि एकत्र कुटुंब पद्धती आणि आता ना आता ते हे झाले म्हणजे आप आता विभक्त झालात सगळी
अगं होय म्हणजे कसं होतय आता मीच बघ ना जॉबसाठी स्थलांतर केलं मी, काही लोक शाळेसाठी म्हणजे त्यांच्या त्यांच्या याच्यात परदेशात स्थलांतर करतात म्हणजे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते गं. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत जी आहे नाही आता आता तर या काळात नाहीशी होत चालले असं झालं आता आमच कुटुंब आहे ते विभक्त कुटुंब मग विभक्त कुटुंबाच काही फायदं जरी असलं तरी तोट पण आहेत ग खूप आता बघत अस म्हणायला गेलीस तर आता मी तर एकटी राहते मला स्वतंत्र राहाय मी काही करू शकते हे कुटुबात राहिल्यावर थोडी बंधनी वगैरे असतात हे करू नको ते करू नको मी इथे स्वतंत्र राहते पण माझा एकटेपणा आहे जो वाढत एकटेपणा जो असतो तो वाढत जातो
आणि एकटं राहायची सवय लागते काय ग म्हणजे अन आपल्या गोष्टी कुणाला म्हणजे असं ब वस्तू आपण कुणाला करत शेअर नाही आपल्या एक पर्सनल स्पेस ना खूप होत्या.
हा तेच ना माझा एकटेपणा वाढतो अगं. मला आजीजोबांचं प्रेम मिळत हम आणि अनुभव मिळत नाही काय अनुभव मिळत नाही आणि रोजच्या कामाच्या तणावामुळे मला अ म्हणजे कुटुंबासाठी वेळ पण देता येत नाही त्यामुळे ज माझ म्हणजे कुटुंबा सोबत जता बघ मला आई बाबांना फोन करता आलं नाही दुपारी मग ते दुरावा निर्माण होतो आपल्यात. त्यामुळं ते संबंध जे आहेत ते टिकत नाही आहेत ग मग ते आपल्याला गरज आहे आपले जे कुटुंब आहे ते नाते संबंध टिकवून ठेवण्याच असं मला वाटतंय.
हा बरोबर आहे तुझं. पटलं मला आणि कसं हाय तुझे एक पॉईंट मला पटला की आपल्या घरात जर मोठीे माणसं असलीत तर त्यांच्या अनुभवातनं आपण शिकू शकतोय आणि तेच जर आपल्या घरात कोणी मोठं माणूस नसेल तर अनुभव आपण स्वतः घ्यायला वेळ वागतोय आणि त्यातून शिकायला पण फार वेळ वागतोय. पण वेळेच्या आधी अनुभवातन दुसऱ्या च्या अनुभवतनं शिकणं हे पण तितकंच म्हणजे महत्त्वाचं वाटत मला म्हणजे आयुष्यात म्हणजे वेळ वाचू शकते. आपण शिकताना दोन्ही कडून शिकू शकतोय. एका स्वतः अनुभव घेऊन शिकू शकतोय किंवा दुसऱ्याच्या अनुभवातून आणि काही गोष्टी ना घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितले त्याच मला बरोबर वाटतं. कारण त्याच्या माग काहीतरी तथ्य असतंय.
हा बरोबर हाय गं. म्हणजे कुटुंबातील लोक जे काय यतात ते आपल्याला योग्य सांगणार अयोग्य तर ते सांगणार नाहीत आपला वाईट तर विचार की करणारच नाहीत ते. मग आता आता कस म्हणाले गेले तर कुटुंबला लांब लांब असते आणि ते एकत्र कधी येतात जर काय सण असतील, उत्सव असतील तर एकत्र येऊन काम करतात मग ते जस की बघ दिवाळी, गणेशोत्सव म्हणजे वेगवेगळ्या सणाला ते एकत्र येतात आणि साजरे करतात आणि सन आणि उत्सव झाले की नि परत लांब जातात, मग त्यापुरच त्यांची आनंद आणि एकोक्याची भावना त्यांच्यात निर्माण होते आणि लहान मोठे सर्व सदस्य एकत्र आल्याने आ उसाच वातावरण देखील निर्माण होत, म्हण
हम्म.
असं म्हणायचंय की मला म्हणजे काही प्रमाणातच सण व उस तवामुळ अ कुटुंब म्हणजे एकत्र येण्याची जी भावना आय ती त्या कुट सनाव सण उत्सवामुळ निर्माण होते एवढंच बा
हम्म हा बरोबर आहे तुझं आत्ताच्या पिढीत बघायला गेल की आण तेवढा जिव्हाळा तेवढं प्रेम नईये आता
अगं होय ग म्हणजे बघ की, आता बघ की आज जे धाव पळीचे जे जीवन आय कणी ती लोक जे आहेत अ करियर किंवा पैशाचा माग जे धावतात परंतु त्यांना पैसा म्हणजे सगळं काही वाटतय, खर पैसा म्हणजे सर्व काही नसतं ग जीवनातला जो खरा आनंद अयत की नाय तो प्रेम जअ प्रेमळ मायाळू जे कुटुंब अस की नाय त्यातूनच मिळतो. संकटाच्या प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्याला पैसा हा म्हणजे उपयोगी पडणार आहे काय? सांग बघू, तर संकटाच्या वेळी आपल्याला पैसा क कधी तर उपयोगी पडेल, पण प्रत्येक वेळी पैसा उपयोगी पडेल असं नसतेय. कुटुंबच माणसाच्या त्यावेळी पाठीशी उभा राहून प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचं म्हणजे अ संरक्षण करू शकते. तो,
ह अ बरं हय.
ह, तेच ग म्हणजे
मित मैत्रिनी किंवा तेच ना कुणावर विश्वास ठेवाण्याच्या आता लाईकी म्हणजे, स लाईक पत्र नजस, कुणावर विश्वास ठेवायच. विश्वास ठेवण्याच असं पात्रता मला वाटत नाही. दुसऱ्यावर विश्व वास ठेवाला, आता समज आता एकत्र कुटुंब पद्धतीत आपलं भहिण भाऊ हे सगळे आपले फ्रेन्डस होत जातात. मय मित्र मैत्रीण होत जातात, आपण एखादी गोष्ट त्यांना शेअर करू शकतोय. आणि जर ते जर तू बाहेरच्या व्यक तींना काहीतरी सांगाला गेलीस, तर ते इतकं धोकादायक वाटते काहीतरी विश्वास कस ठेवणार ना त्यांच्यावर, तू काहीतरी त्यांना सांगितलंस, तर ती गोष तुझी ती, कुठ कुश्या पण संदर्भात तू पसरू शकता. पण ते जर अ इकड असलं म्हणजे, आपण घरातल्या आपल्या कुठल्यात व्यक्तींना आपण विश्वासात घेऊन सांगितलं एखादी गोष्ट आपली, कि बाबा ताण-तणाव मन किंवा कुठल्यातरी एका गोष्टीवर आपण बोलो, तर ती गोष्ट आपली समजून घेतली जाते आणि ती बाहेर जात नाही कुठं. असं मला म्हणायचंय,
हा तेच, म्हणजे माझे सांगण्याच उद्देष्ट काय आहे. म्हणजे मी शेवटी तुला हेच सांगेन की कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या क नय आयुष्याचे सुरक्षित आश्रय स्थान आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे बघ प्रेम विश्वास त्याग आणि जे सहकार्य म्हणजे? मदत वगैरे ह्या ही जी मूल्य आहेत क नाही आपल्या जगातली त्या मुूल्यांवर आपले कुटुंब ये का नाही ते टिकून राहते आता चांगलं कुटुंब म्हणजे काय बघ आनंदाची अस चांगले कुटुंब असत हे येते ते एक आनंदाची गुरु किल्लीच असत त्यामुळे प्रत्येकाने त्यांनी आपलं कुटुंब हे आहे ना कुटुंबातील जी नाती वगैरे असतात ती जपली पाहिजे आणि एकत्र राहिले पाहिजे आनंदाने म्हणजे कुटुंब असं म्हणजे मजबूत झाला क नाही सगळं कुटुंब एखादं जर कुटुंब मजबूत असेल तर समाज बाकी सगळं राष्ट्र वगैरे मजबूत होऊ शकेल
हम्म बरोबर आहे तुझं
हा ठीक आहे तू ऐक हा तेच ना तू ऐक चून घेतलीस वगैरे तुझा वेळ दिलीस मला आणि माझं जे म्हणजे कुटुंबाबद्दल मला जे म्हणजे कमीपणा वाटत होतात त्यासाठी तू मला मदत केलीस त्याबद्दल मला तुझी खूप धन्यवाद मानायचे
अगं धन्यवाद काय आपली मैत्री आहे ना मग मैत्री पण एक कुटुंब नसता काय तू पण माझ्या बहिणीसारखेच आहेस त्यामुळे इतकं काय धन्यवाद करायचंय कधी वाटलं वाटल तेव्हा कॉल करात जा
हो हो
हम्म चालेल ठेऊ काय
हो
बाय